हॅलो
हा तई आता फोन केला होता ना हॅलो, हा तई, ह मी फोनची वाट बघितली तुमचा आलाच नाही.
हा ते वा म्हणजे, तर मगाशी मी तुम्हाला फोन लावलोतो तेच काय.
हो हो,
हा हा मग ते हे लावाल तर लागलं नाही म्हणताना मग आणि हे केलं,
बरं मग आता मी बोलत, ते मग माझं झालं की तुम्ही मला रिटर्न करा मग तुम्ही बोला,
हा हा चालत की,
अ हो म्हणजे दोघींच पण होईल,
होय होय चालतय हा बोला की हा, का नाही बघा आता ते ना आवरलं सगळं जेवण खान ना,
हा हा.
आ हां ह,
आणि कामतवरली माझ जेवय जेवायचं आहे आता बाळाचं झालंय आता बाळाला झोपी घालतेय मग जेवायचं.
हा हा,
अस सुखर बाळ बरे,
हा हे म्हणजे किती महिन्याचं आहे बाळ,
हिला आता बारा वा चालू आहे.
बारावा म्हणजे वर्षाचे आहे.
हा वर्षाची आहे.
हा हा,
त्याच्यामुळे ते तिला बघून करायचं,
होय त ते म्हणजे बाार ते जर शांत असलं तरच ते तुम्हाला पण हे होत, त नाही,
नाही हो शांत नाहीये फारच बदमाश आहे आणि थोडीशी कुर कुर करते ती शांत नाहीे.
कुरकुर करते लहान आहे अजून ना
हा लहान आहे ती आणि तिला माणसांची फार सवय आहे. तर इथं आम्ही दोघंच ना मग ती जरा त्रास देते. आणि मग माणसं असली जास्त. की छान खेळते माणसं असली की अजिबात तिला आई नको बाबा नको कोण नको,
नक ल, माणसं पाहिजे होत आणि एकका. नाही कसं आणि लहानपोरस कस लह म्हणजे माणस जेवढं माणसात असतील तेवढं बर असतंय,
अ तिला सवय झालीय लहानपणापासून, आईकडे खूप सारी गावाकडे माणसं असतात शहरात कोणी दिसत नाही.
दिसत नाही होय की,
मग तिला त्याच्या मुळे चडचिड करते इथ कोणी च, नाही तिस तिथं सगळी खेळायची खेळायला नाहीयची,
खेळायचं होय की आणि ते कसं खेळ शिक ते शहरात कसं आपल्या आपल्या रूम मध्ये तेवढंच की
हो तसच तर मग काय, तुम्ही कोल्हापूरलाच असता का
नाही आम्हीचर करजी आहे.
इचलकरंजीला असता काय हा ह, हा तिथे काय आहे बघण्यास नाही मी इकडे पुण्याला आहे हा
आमची पण मुलगी अ ही जाऊबाई पुण्यालाच आहे का.
हा का हम.
होय मोसला राहतात हा मोस. सिलाय आणि म मुलगीची जाऊबाई आहेत त्या ह्याला असतात. अ. काय ते. काकडच काय काय आहे की तुमचं तिथ.
कात्रच कात्रच हा हा.
्रजला कात रजला राहात का.
हा ते लांब आहे पण मोशी तर आहे आमच्या जवळ आहे मोशी.
हा हा.
देऊगावला राहते देऊगावला राहते मी हा. देहुला.
देऊला हा हां.
देहू वून जवळ येत मुशी म्हणजे लांब वेळ पण. अ देव आळंदी रोडला आहे ते असं
चाल म आम आमची हा जऊ आहे आणि ती. मुलगीची जवऊ एक काय. एक जण कात्रजला आहे एक जण मोसला. आणि आणि काय आमची मुलगी मुंबईला असते.
अरे वा हा ह ह.
हा.
ठीक आहे मग तुमचं काय चाललंय अजून मग आता अधिक. माझ काही तुम्हाला विचारण्यासारखं नाही मुलीलाच विचारायला पाहिजे.
होय होय मुलीच सगळ केलं की आम्ही. अधिक मासचं ते जस सगळ होय मुलीच सगळं केलं तिला जावंयाला
हा हा
हे कपडे तिला साडी हे तेन असं म्हणजे सगळं बाकीच चांदीच भांडी दिलत आता काय तुपाची बरणी दिली तिला
हा हा
आणि हम्म हम्म पाकिट केलं आता कस कपडे शिवून घेत नाहीतर आत्ताची पोरं
हा हा
त्यांच्या त्यांच्या पसंतीला घेतात म्हणतात ना पाकिटच केलं त्यांना आणि हे मुलगीला साडी तिच्या पसंतीच साडी घेतलं आणि एक चौदा हजारच चांदीच तुपाची बरणी दिलो.
चांदीची अरे वा.
होय हा. आता लग्नात कस तिला चांदीच्या आर्तीचं साठ पण म्हणजे सर्ट पण दिलत जपमाळ पण दिलत. आणि ते कंडा पण आता ते केलेय आणि मग आता ते हे होतय ना. मग ते हाय ते हाय ते वस्तू करण्यापेक्षा वेगळं काय तर. घेतलं आणि त्यांनाच कस दोघांसनी छोट होतय असं घेऊन खायला पण बरं पडतय.
हा हा
तूप घालून तेवढंच दोघंच असत्यात नई
हा हा
आता वर्ष झालं.
लग्नाला का हा हां पहिला पहिला अधिक मास होता.
हा पहिला अधिक मास
छान झाले छान झाला अधिक बस मस आणि काही नाही आमचं
हा आणि कसं झालं आमचं तर इतके दिवस उन्हाळ्याच जरा सांडगं पापड
हा हा हा
मग ते आता ते असं म्हणजे हा जरा वेळच नव्हता दोन म्हणजे जानेवारी फेब्रुवारीपासन जे चालू आहे ते आता आज काल बंद केलोय मी अ होय होय ऑर्डर करून देतो मी बाहेर अ कुरुड्या झालस तर लांबड झालंस तर ते हे हम्म जो ह्याच शाबू बटाटा असं शाबू बटाट्याच म्हणजे हे अ च चकली असं सगळं करून देत. तो आ ह तिकट सांडक ते ह तिखट सांडग असं सगळं हे करून देतो.
हा म्हणजे सगळं वाळवण करून देता तुम्ही
हा वाळवण सगळं करतो उडदाच पापड हंडी पापड
अरे व्वा तुम्हाला येतं सगळं मस्त आहे मस्त व्वा ह इचल करंजीला यायला पाहिजे
होय हा चालतय आणि काय
तुझं कसं काय वाळवणीच कामते कधी म्हणजे आई कडून हे होतय
म्हणजे आई माहेरातून येतं मला पण या वर्षी माझ्या आईला हार्ट अटॅक आला ना त्याच्यामुळं काहीच केलं नाही तिनी होत नाही आता तिला मग नाही तर माझ्याही लग्नाला आता हे दुसरं वर्ष चालू आहे अजून संपलं नाही जुलैमध्ये होतात दोन वर्ष मग मागच्या वर्षी दिले होते तिने हा हा मागच्या वर्षी दिले त्यांनी आणि मग यावेळी फक्त त्यांनी त्यांच्या जावायाला शाबुदाण्या्याच्या चकल्या आणि वेपर्स दिले म्हणजे माग मागच्याच वर्षीचे राहिलेले या वर्षी केलंच नाही त्यांनी आता जानेवारी मध्ये रथसप्तमीच्या दिवशी झालंय ना त्यांचं मग त्याच्यामुळं त्यांनी नाही काही केलं अ दिलं नाही.
पुढच्या वर्षी बाळ आता काय जीवापेक्षा काही जास्तीच नाहीये.
तेच ना ते पण अधिक मसाला पण म्हंटलं जावई म्हणतात न का करू आई या वर्षी तब्येतही नाही तुमची एवढा खर्च झालाय म्हणतात रीती रिवाज कराव लागत जा लोक काय म्हण
असं म्हणतात म ते केलेलं जेव्हा आहेना असं म्हणजे हे होतं नाही रावंस वाटतंय परत परत तीन वर्षात नाही एकदा येते नाही हे पण मग पहिलाच असेल की बाळं तुमचं
आमचं पहिलंच होतं पण आता त्यांच्या घरात मा माझ लग्न पण त्यांनीच केलं, यांच्याकडन पैसे घेतले नाही काहीच त्याच्यानंतर माझ सिझर झालं, तरही त्यांनीच केलं, आणि त्याच्यानंतर आता बाळाचं नाव ठेवलं ना- तिकडे होतो आम्ही तर, ते ही पण त्यांनीच केलं.
आईयो.
बारसं पण त्यांनीच केलं, एकउलती एक नात आहे आम्हाला म्हणून, त्यांनीच- केलं, बारच पण, भाऊ बारका आहे ना, लग्न नाही भावच
हा, हा, हा, मग ते हावसन सगळं म्हणजे पहिला म्हणताना लाडान सगळं ते तुझं सगळं त्यांनीच
त्यांनीच केलं माझ सगळ, मग मध्येच मग आता हे. आईचं असं झालं ना, माझ तेवढं सगळं केल्यावर मग, आपण परत काय अपेक्षा करावं म्हणून न नको म्हणले जावाई, नका आम्हाला काही कपडे पण नका भरपूर आहे. ते बोलले रीती रीतीरिवाज असतो, मग आम्हाला तांब्याचच दिलं, फक्त त्यांनी त्यांच्या नातीला चेन केली चांदीची. आणि आम्हाला तांब्याचा आणि कपडे दिले बघ आम्हाला. तांब्याचा दिवा, आणि ते ताट, द्यावं लागतं ना.
हा होय ताटा अनारस ते द्यायला लागत.
ह ते सगळं दिलंय, आणि हो बोले जाबाई तुम्हाला ब्रेसलेट करू का, ते म्हणतात नको करू मला, कारण ते ब्रेसलेट घ्या तरी तुम्ही दहा बारा हजारावर जात. मला काहीच नको म्हणले, दिवाच द्या तरी त्यांनी मग बाळाला चैन केली, ते चैन पण तीन हजारपर्यंत पर्यंत गेलीच.
होय-होय आहेतच बाग, असं आग गण गणपती पण छोटं, लक्ष्मी छोटं, सगळं आम्ही बघितलं ना. ते, ते देखील असं कसं तीन-तीन हजार, तीन साडेतीन हजार. सगळ्यात जरासं म्हणजे, मीडियम मध्ये मी साईज बघितल हो ते तीन हजार बाळ, आणि त्याच्यापेक्षा पेक्षा जरा घेतल तर, मग ते पाच हजार, सहा हजार, अस होत मग ते कसं तर शिटीत कसं त्यांच्यात कसं सासरी सगळं पूजा वगैरे सगळं करतात नाही, सगळं सासर सासू आहे त्यांची. मग ते काय नकोच म्हटलं, सरळ मग ते वापरायला पण होतय आणि तस जर अस चांदीच्या वस्तूतलं पण कायतरी घेऊन खाल्लं तरी पण जरा आजारपण तेन कमी येतंय बाळ
हो हो
हा ते पाणी पिऊदे किंवा एक वाटी म्हण, एक ग्लास म्हण ते त्याच्यान पाणी किंवा दूध बाळाला पाजवलं कनी तरी सुद्धा ते हे होतय. आमचं तसच करून आमचं आमचं म्हणजे सुनेचं हे आई आहेत. क नाही ईन बाई आमच्या त्या तसच त्याच्यासाठी त्या म्हणजे एक एक वस्तू त्यांना तसंच दिल्यात बाळासाठी होय त्यांनी पण चीन केलं, एकदा पान सुपारी वाढदिवसाला दिलं, एकदा वाटी पाणी प्यायला, दूध प्यायला तिला असं एक एक वस्तू तेनी दे म्हणजे दिलं आता दुसरीला आहे आमची नात
अरे वा ह छान आहे, आमच पण बाळाला झालं तेव्हा दिलं होत, म्हणजे ते झालं तेव्हा ह्याच्यातून काय म्हणतात
हा ते हा म्हणजे डिलेव्हरी होऊन येताना पहिल्यांदा द्यायला लागतय.
हा तर ते हे दिलं होतं पेला आणि दुध पेला ते पेला छोटा आणि चम्मच दिला होता. पाच वईला हा पहिल्यांद वा
हे दिलत ते मनगट केलंत त्यांनी आणि ते च्या नावावर असं पावती केलंत पैशाच मग ते तसच हे केलं आम्ही
नही हिच्या आजींनी चैन दिले होते सोन्याची चैन दिले होते तेव्हा साडेचार ग्रामची सोनंही फार महाग झालं हो काय करणार असं
महाग झालय आता नाही होत बाळ आता आमची मुलगी ना तर तर दुसरी ला आहे त्यावेळी एक एक एक एक करत आता आठ वर्षाची आहे ती मग त्यांनी पाचव्या वाढदिवसापर्यंत एक एक एक असं हे केलं बाळ मग तिथंन काय आम्ही पाच वाढदिवस जा पाचव हा पाच वाढदिवस झाल्यानंतर आम्ही काय असं म्हणजे तेवढंच इथल्या आहे तर सांगितलं पाहुण्यांना काही सांगत बसलच नाही मग हा इथलंच अ हा जरा घरापुरतं करायचं ग जरा घर गल्लीत पोरं बोलवायची लहान लहान आणि केक कापून ते मन समाधान करायचं ह- ह